हॅलो हा नमस्कार
हा नमस्कार आवाज येतोय ना
हो येत
काही नाही आज का जरा एका ठिकाणी गेले होते खरेदीला वगैरे गेले होते मग तिथूनच आता आले काय गर्दी झालीय बाप रे कुठ कुठेही जावा भरपूर गर्दी खूप लोक खूप लोक प्रत्येक ठिकाणी प्र्य प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिथं जाईल तिथं आता गर्दीच गर्दी आहे आता पण मला इतका वेळ लागला आहे इतको ट्राफिक इतको गर्दी बा वापरे बाब
हम्म तेच वाढती लोकसंख्या पॉप्युलेशन ग्रोथ हि नाही का जागतिक पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर समस्या आहे सध्या जगाची लोकसंख्या आठ अब्जपेक्षा जास्त झालीय ना एका
हा आणि आता काहीतरी जनगणना पण चालू आहे ना वाटत
हो तर भारताची लोकसंख्या नुसती एक पॉइंट
असे सत्तेचाळीस अब्जावर पोहोचली
बापरे एवढी लोकसंख्या आहे
हो आणि वाढत्या लोकसंख्येचे मुख्य कारण म्हणजे वैद्य अ वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे झालेला मृत्यू दर आणि वाढता जन्म दर आहे म्हणजे जेवढे दिवसाला लोक मरताय तेवढे दिवसाला लोक जन्माला येतय
हो ते तर हा म्हणजे मी हे ऐकल होत की जेवढे दिवसात जेवढे मरतात तेवढे नवीन जन्म घेतात
हम्म आणि वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी आणि गरीबी त्यामध्ये लोकसंख्ये प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे बेरोजगारी आणि गरबी वाढते नाही का
आता खूप इतके आणि प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या जास्तते प्रत्येक ठिकाणी लोक जास्त आता बरोबर ना आता, मग जॉब मिळायला सुद्धा समस्या यायला लागलेत ना आता
हो मग तेच ना लोकसंख्या वाढली मग लोक बेरोजगार झाले ना
आणि लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे आता पूर्ण म्हणजे आपल्याला सगळंच वाढतं ना आता पेट्रोल वाढणार म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीला एकेका एकेका व्यक्तीला तेवढं तेवढं त्याच लागणारच
हा त्याच्यामध्ये परत अन्नाची टंचाई आहे खाण्याऱ्या अ खाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे अन्न अं पाण्याच्या टंचाई निर्माण होऊ शकतात परत त्याच्यामध्ये वाढत्या गर्दींमुळे घरे शाळा रुग्णालय यांच्यावर ताण पडतोय परत राहण्यासाठी व शेतीसाठी जागा कमी पडू लागल्या माणूस जंगल तोड करतोय.
हो- हो खरच ना माणसांना राहायला जागा नाहीये लोक. संख्या वाढतीय त्यामुळे माणूस झाड तोडत ते
ह त्यामुळे प्रदूषण वाढ प्रदूषण वाढू लागले पर्यावरण समतोल हा कमी होऊ लागलाय पर्यावरणाचा समतोल हा कमी होऊ लागलाय. म्हणे पाऊस बघा आता पाऊस किती दिवस झाले पडत नाही मग पर्यावरणाशीच काहीतरी घातक आहे ना.
हो आणि वाढत्या लोकसंख्येमुळे बरेच म्हणजे अस खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणीच समस्या येत आहे. ते म्हणजे मला असं वाटं
हम्म आणि लोकांची उत्तम जीवना उत्तम अ जीवनमानाच्या शोधात शहरा लोक स्थलांतरित होत चालले, गावाकडे कोणी राहिलं नाहीे त्याच्यामुळे हे असं. लोकसंख्येचं प्रमाण जास्त वाढत चाललंय.
आणि शहरी भागातच लोकसंख्या जास्त वाढत आहे. कारण सगळे गावातले शहरामध्येच राहायला येत आहेत कारण शहरामध्ये सगळ्या सुखसोयी सर्व व्यवस्था आहेत ना. त्यामुळे सगळेजण आता गावा गावाकडचे पूर्ण लोक आता शहरामध्ये स्थायिक व्हायला लागले आहेत.
पृथ्वी अस म्हणतात की ज्या देशामध्ये स्थिर सरकार राजकीय वातावरण अ म्हणजे अस स्थिर नाही राहिलं राजकीय वातावरण वर नाही.
आता लोकसंख्या आणि प्रत्येक घरामध्ये चार पाच ते सहा जण आहेतच. ज तस एका घरामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये पाच पाच सहा सहा लोक आहेतच.
तेस्त तेच तर मग माप
पण जेवढी लोकसंख्या ना आपण तेवढ्या सुखसोयी उपलब्ध व्हायला हव्यात मला असं वाटतंय चांग चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.
हम्म त्याच्यामध्ये उच्च च व चढ उतार सुरुवातीला होतो ना का कमी चढ उतार. नैसर्गिक घटक यावरच सगळं.
आणि लोकसंख्येला काहीतरी कुठ तरी म्हणजे आळा पण बसायला पाहिजे कधी कधी असं वाटतं. कि नाही का म्हणजे वसं पद्धतशीरपणे असं व्यवस्थित लोकसंख्या असावी जास्त झाली तर मग पुढं येणाऱ्या पिढ्यांना पण तेवढा त्रास आहे ना. लोकसंख्या वाढली की पूर्ण सगळी महागाई वाढणार सगळं.
त्याच्यामध्ये जंगलतोड होते. जाळण्यासाठी लाकूड परत घर घर बांधण्यासाठी फर्चीसाठीठी माणसा ज तोड के त्या निसर्गामुळे झाले पर्यावरणा समतोल बिघडतो परत तसेच औद्योगिक करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी जंगल तोडले जातात मग हा जंगल तोडण्याचा परिणाम जागतिक लोकसंख्येवर होतो ना.
हो खरच आहे लोकसंख्येवरच
हा आणि याचा परिणाम म्हणजे पाऊस. वेळेत न पडण्याचा झालाय ना. आणि आणि लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढली म्हणजे जॉब वगरे भेटत नाही जॉगे भेटत नाही म्हण पर गुन्हेगारीच्या प्रमाण वाढलंय ना.
होमम
हा अ गुन्हेगारीच अ काय बोला बोला
आणि शुद्ध हवा पण मिळत नाहीये लोकसंख्या वाढली त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इथे प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग जागा सोडत नाही प्रत्येक ठिकाणी लोक राहिला येत आहेत जंगलामध्ये वगैरे वरती टेकड्यांवर डोंगरांवर पण घरं बांधून लोकं राहायला लागली एवढे त्यांना राहायला जागा नसल्यामुळे लोकांनी पूर्ण असे डोंगर खोदून वगैरे राहतात तिथं म्हणजे डोंगराचं नुकसान करतात झाडांच
आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाही आणि ह्या सगळ्या गरिबी असल्यामुळे जीवन व्यवस्थित जागता येत नाही त्यामुळे गुन्हेग अत्याचाराचे प्रमाण वाढले
पेपरला तर ह्या घटना खूपच आहेतेत आता पैसे नसल्यामुं म्हणजे नाही खूप गुन्गारीच प्रमाण वाढय प्रत्येक प्रत्येक गावात प्रत्येक
आणि परत अ लोकसंख्येचं प्रमाण वाढल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होतो कुटुंबामध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणं अक शक होत नाही का
हम
कारण त्यावर त्या कारण त्यावरचा खर्च जास्त होतो ना आणि उत्पन्न कमी आहे त्यामुळे महागाई वाढते आता दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होत त्याचा पुरवठा करणे श ासनाला देखील कठीण आहे
हम्
नाही का
आणि कुपोषित कुपोषित वगैरे पण बालक अशी जन्मला येत होते ना त्यामुळ
हो आणि त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई शेतीसाठी लागणाऱ्या पिण्याचे पाणी अनेक कारण वापरावं लागतं ना त्यामुळे दुष्काळ पडतो दुष्काळ पडल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे माणूस एक
माणसणने पण ना पाणी पण ना थोडं जपून वापरायला हवं म्हणजे ना पुढच्या आपल्याला पण ना पुढं प्यायला वगैरे पाण्याची सोय करून ठेवण्यासाठी त्यांनी काहीतरी अशी तरतूद करायला पाहिजे खूप माणसं पाणी वगैरे वाया घालत होते
ते तर आहे खूपच वाया जात
नाही नाही दर अशीित लोकसंख वाढत राहिली आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर माणू पाणी स्पिनर कसं राहणार ना
आता तुम्हाला सांगते लोकसंख्या वाढण्याचं कारण काय आहे हे बघा कमी वयात विवाह करणे बालविवाह झाला परत शिक्षणाच्या अभव कुटुंबात नियोजनाबाबत जागृत नसणे बेरोजगार परत शिक्षणाचा प्रसार व महिला सक्षमीकरण येत त्याच्यामध्ये विवाहाचे वय वाढवणे नाही का
हा हा
बालविवाहाचच प्रमाण जास्त त्याच्यामध्ये
हो बालविवाहाच प्रमाण जास्त आहे
हम्म त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे
ह पण सगळ्यांनी मिळून केल्या तर ह उपाययोजना अमलात येतील नाहीतर नाही का काय वा काय वाटत म्हणजे तुम्हाला तुमचं काय सजेशन याच्यावरती लोकसंख्येवरती काय म्हणजे असं काय वाटतं
तर लोकसंख्येवरती म्हणजे लोकसंख्या घटवण्यासाठी कोणी म्हणजे असं नाही का पहिले कस आता एक बोलगा एक मुलगी असंच पाहिजे काही ठिकाणी खूप विचित्र आहे ना एक
प्रत्येक एक एक चार चार पाच पाच आपत्ती म्हणल्यावरती आता लोकसंख्या वाढणारच
पर्यावरणात प्रदूषण होतं त्याच्यामुळे जंगल तोड त्यामुळे हवेची गुणवत्ता खालवते परत आरोग्य सुविधा होता नाव येतो रस्ते वीज पाणी शैक्षणिक आरोग्य यावर
हो सकाळवरच परिणाम होतो त्याचा
हम्म सगळ्याच गोष्टी ना
लोकसंख्या कमी करणे आणि वा वाचवणे हे पण आपल्याात
हम् चालेल चला आपला टाइम झालाय बोलूया हम्म